हॅलो, हम्म हम्म. आता काडलं. माझा लागतच नव्हता.
ओके ओके हा. नमस्कार, मी ऋतुजा सावंत. मुंबईहून बोलते मी. हा हा. तुम्ही कुठल्यात?
मी अमरावती.
अमरावती का. अरे वा तिकडे आता पाऊस वगैरे, पण भरपूर असेल ना तरी.
नाही ना. पाऊसच येत नाही आहे आता. खूप आधी. खूप आला आणि आता नाही येत आहे.
अच्छा, तीन दिवस आला तेव्हाच का?
हो. मध्ये खूप मुसळधार पाऊस येत होता रोज चार- पाच दिवस एक आठ दहा दिवस पाऊस एकसारखा लाग
हा. तोच होता तो व्यव तेवडाच आता एकदमच धूकाळ पडलेला. आता इथे दोन दिवस पडतोय पाऊस मुंबईला. म्हणजे चिरी चिरी असं म्हणजे एकदम मोठा पण नाही. म्हणजे असं, म्हणजे चिरी चिरी पडतो ना असं तसं म्हणजे झालंय एकदम, पण आणि वा म्हणजे असं हे होतं ना काळोख करून येतो तेवढाच राहतो. बाकी अस काय मोठा येत नाही. पाऊस कधीतरी मोठी सर आली करुदेत. पन पाणी तर पाहिजेलच ना आपल्याला
आणि हे वातावरणही असं वेगळंच झालंय ना आता. गरमी सहन नाही होती.
हो. गर ते पाऊस पडतोय ना तो थंड पडत नाही हा प्रकार झालाय. आणि त्यामुळे काय माहित शरीरातली उष्णता अजून वाढते.
हो हो. जमिनीची
जमिनीत पुरत नाही ना. अजून ती पूर्ण ऊन पुन्हा पुन्हा ते म्हणजे गरम हे सोडते वाफ. त्याच्यामुळे खूप गरम होतय्. तुम्ही काय करता? घरीच असता का?
हो.. घरीच असते.
अच्छा ओके -ओके. मी सध्या मी मुंबईला काम म्हणजे जॉबला जाते. अ प्लस माझ्या आमच्या मॅडम आहेत त्यांनी मग मला हे जॉईन करायला सांगितलेल. त्यामुळे मग मी जॉईन केल अ.. हा.. बा.. बाकी तुम्ही घरात घरी घरी कोण कोण अस तुम्ही?
हम्. आता ऐक सगळीकडे खूप पावसाची हिरवळ हिरवळ छान दिसते ना.
हो.. हो.. हो.. असं छान म्हणजे खूप म्हणजे रस्ते पण असे स्वच्छ होऊन जातात ना की म्हणजे ह्.. छान वाटत चालायला पण आणि म्हणजे बघायला पण मुळात हे वाटत. आमच्याकडे कस इथे मुंबईला मी आम्ही दादरलाच राहतो त्यामुळे ते कस आमच्या इकडे वरळी -वरळी सिफेस वगैरे आम्हाला इथून जवळच आहे. वरळी लाच जातो आम्ही, तर त्यामुळे तस समुद्रावरती लाटा वगैरे येतात ना त्या बघायला खूप ह्.. छान वाटतात अस
हृ.. ह्..
आणि.. म्हणजे.. पाणी अस बर फेसा.. सारख.. हे होत ना एकदम ह.. दे त्याच आवाज येतो किंवा ते असं उधु उधूळ वाहतय तस म्हणजे थोड छान वाटतय ते आता तरी हा..
हा.. आणि पशु, पक्षी, फुलपाखर आहेत खूप सारे
हो ना, आमच्या इकडे आता मोर पण आलेला मध्ये ह्.. इकडे दादार ला आहे ना मोर आलेला मध्ये पाऊस नव्हता ना त्यामुळे मध्येच मोर आलेला तर मला कोणतरी अस बोललेल की मोर आला म्हणजे, आता पाऊस -पाऊस पण येणार अस म्हणजे कुणीतरी हे केलेल व्याख्यान की.. बाबा अ अस म्हणतात की, मोर दिसला की मग पाऊस पण त्याच्याबरोबर येतो. म्हणून आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून पाऊस चालू झाला पण हा थोडा थोडा येतोय, पण ठीक आहे तेवढा म्हणजे तेवढा तर पाहिजेलच ना आपल्या इथे, हा..
आता शेतकरी किती वाट बघत आहे, बऱ्याच जणांनी पिकअप पेरलीत ना.
हो आणि मग ते विहिरीच पाणी. हो विहिरीच पाणी घालत होते. किती जण म्हणजे, एवढ आता मग खूप कट जाणार ना ते पाणी अ.. म्हणजे एवढं शेत नांगरून वगैरे हे करून. हा तुमच्या इकडे त तस म्हणजे सगळ फ्रेश वाटत असेल ना अस फ्रेश भाज्या वगैरे हे ते. हे ना तिकडे मस्त हा आमच्या इथे कसं ते तिकडे पालघर वरून वगैरे सगळ्या बायका आणतात ना भाज्या वगैरे. मग तेव्हा आम्हाला सकाळी गेलो तरच आम्हाला मिळत नाही तर मग नाही मिळत. असहोत. हा
अच्छा तिथे शेती आहे का? मग पालघरला शेती करतात का? कि ते भाज्या
हा ते जे शेतकरी शेतकरी जे आहेत ना तिकडचे पालघरचे ते कसे तिकडे करतात आणि मग विकायला इकडे आणतात. हा ते बाय- का वगैरे बिचाऱ्या सरा, सकाळच्या साडेपाचची गाडी पकडतात आणि मग- इथे घेऊन येणार ते, असे चारची वगैरे पहिलीच गाडी पकडणार तिकडून- आणि मग इकडे हा, हा ना आणि त्या बायकांकडे असं बघवत पण नाही अस म्हणजे- असं वाटतं की, खूप अशा बारीक अशा आणि एवढं मोठं ते ओझं घेणार आणि त्या उतरणार- ट्रेन मधून, बाई आम्हाला कसं तरी हे बघून ते होतं आणि तूला सां- सकाळी कसं ऑफिसच्या पण जायच्या, बायकांच्या किंवा पुरुषांची अशी गर्दी असते ना. त्यामुळे त्यांना- पण तो माल खाली उतरवायला मिळत नाही, म्हणजे ती गाडी पटकन जाणार ना मग दुसऱ्या स्टेशनला?
निघून, मग ते उतरवेपर्यंत पण त्यांना वेळ लागतो असं. आणि घेतलं तर आता कसं केलंय, त्या बी एम सी ने सगळ्यांना उठवून घातलंय ना. त्यामुळे घेतलं तर आता सकाळीच- माल मिळतो, म्हणजे असं भाजी वगैरे जे काय फ्रेश असेल तर, नाहीतर तुम्ही दुपा- दुपारी वगैरे गेला तर तुम्हाला काहीच नाही मिळणार ते, सगळं बी एम सी ने आता उठवून घातलंय. आणि दिवसभर कोणी बसायचं नाही तिथे.
हम्म, हम्म, हम्म, रहदारी वाढते कीनी रस्त्यांवरची.
हा, ऍक्च्युली आम्हालाच तिकडून याय म्हणजे, दहा मिनिटांचा आम आम्हाला तिकडून यायला रस्ता आहे. पण या यायलाच एक तास लागायचा.
हं, हं.
हा. त्या गर्दीतून वाटा काढत, काढत तर पुढे कोण चालतय, मागे कोण चालतंय, म्हणजे असं गिचडी- सगळी व्हायची. इतकी ट्रॅफिक आणि आणि त्याच्यात गाड्या पण हे प चालणं पण हे प- पण म्हणजे खूप हेक्टिक होऊन जायचं, असा मोकळा रस्ताच नव्हता तिथे.
हो.
असं झालेलं.
आणि मग घटनाही खूप घडतात ना फुटपाथ वरच्या?
आ?
ऍक्सिडेंटच्या वगैरे घटना घडतात ना मग?
होय ना मग, अ गाड्याच चालायला रस्ता म्हणजे- गाड्याच जायला मधून रस्ता नसतो त्यांना म्हणजे- सगळी पब्लिकच असं असतं, म्हणजे- जे रस्ते तुम्हाला म्हणजे जे गाड्यांसाठी वगैरे किंवा चालायसाठी वगैरे पाहिजेत ना- तिथे सगळे ते फेरीवाले बसायचे ना, मग त्या- च्यामुळे ते काय सगळा रस्ता ब्लॉक व्हायचा, पूर्ण, पूर्ण रस्तेच ब्लॉक व्हायचे ते. त्याच्यामुळे- चालायला पण नाही आणि म्हणजे असं म्हणजे कुठली गाडी घालू शकत नव्हते. असं हा ना, अशी परिस्थिती मग आता स सगळ्याच फेरीवाल्याना उठवलंय.
हम्म, हम्म, मग आता ते कुठे गेले?
आता त्यां ते ब कधीतरी बसतात- पण कधीतरी मग म ते बी एम सी ची गाडी येते, मग ते उचलून नेतात, मग त्यांना मग ते अगोदरच बोलतात- कि तुमचा लॉस करून घ्यायचां असेल, तर तुम्ही बसा.
कारण परत आम्ही घेऊन जाणार स्टेशनला आणि मग परत- तुम्ही येणार आमच्याकडे. मग ते फाईन भरणार. मग तुम्ही तुमचा माल सोडवून नेणार. मग त्याच्यापेक्षा तुम्ही बसूच नका. म्हणजे जेणेकरून तुमचा म्हणजे पैसा पण जाणार नाही. पण त्या लोकांनी तरी काय करायच ना. अस होत परिस्थितीत. की को दोन पैसे ते त्यांना तरी मिळत होते. म्हणजे रस्त्यावर म्हणजे असे फेरीवाले बसून वगैरे. मग त्यामुळे मग ते बस बसतच नाहीत आता. अस होत. आणि बा बाकी काय नाही. म्हणजे हा आणि कस होत की बाकी दुकान चालत नाहीत ना. बा जे बाहेरची दुकान आहेत ना ती चालत नाही. लोकांना काय दोनशे तीनशे रुपयाला जर ती तीच गोष्ट जर अ म्हणजे दुकानात घ्यायला गेलो आपण तर तीच गोष्ट आपल्याला हजाराला मिळते. आणि तीच गोष्ट आपल्याला दोनशे तीनशे रुपयाला भेटत असेल माणूस का नाही विकत घेणार. हा पण विचार करता ना. पण आता तेच बंद केल्यानंतर तर मग दुसरा पर्याय पण लोकांकडे उड उरत नाही की बाबा म्हणजे आपण तिथे का जाव. म्हणजे तिथे बाहेर तर आपल्याला मिळणार नाही. पण आता जी गरजेची वस्तू आहे ती आपल्याला दु दुकानातच खरेदी करावी लागणार.
हम्म
हा
म्हणजे आपलही नुकसान होत मग.
हो ना म्हणजे चार पैसे आपले जिथे वाचणार होते, ते चार पैसे म आपल्याला वाढीव द्यावे लागतात.
हो बरोबर आहे.
हा हा हा प्रकार होतोय.
हम्म
तुमच्या तिथे भा म्हणजे भाजीच वगैरे कस, म्हणजे तुम्ही डायरेक्ट मंडईतूनच घेऊन येता का?
हो चौकात लागत ना जस आ फुटपाथ वर. तसच आमच्या तिथे पण लागत.
आधी तरी दुरून आणायला लागायची. वस्ती नव्हती इकडे. आता वस्ती झाली तर गरज सगळस मिळते भाजी. सगळ मिळते आता. हम्म
हा
गेलो सकाळी कि, घेऊन यायच.
हा हा हा
हम्म
हा मग तिथे कडधान्य वगैरे त्या म्हणजे वेगळ काय भुशारीच वैगरे का?
अं
म्हणजे वेगळी कडधान्याची वैगेरे दुकान वेगळी आहेत का अस मी विचारते.
हो हो वेगळी आहेत ना. भाजीची मंडई वेगळी लागते.
हा
हम्म फुटपाथवरच लागतात. भाज्या, फळ
हम्म हम्म हम्म
किराण्याची दुकान वेगळी राहतात.
ओके. मग तुम्ही एकदमच भरता सामान कि. कस म्हणजे लागेल तस तुम्ही हे करता.
कसही पण जस झाल तस.
अच्छा. ओके. हम्म हम्म हम्म.
हम्
आता पावसामुळे, पा पावसामुळे तर तेवढं जायाच मिळत नाही ना. दररोज त जायला मिळत नाही. असा प्रकार होतो.
हम.
आपण भिज भिजून येणार आणि कितींदा काय हे करणार?
हा. मग ते बाहेर निघालो एकदा घरातून कि मग जाताना येताना असं काम करून घ्यायचं.
हा.
म घरी येताना भाजी घेऊन यायची.
हा हा.
म्हणजे परत मग जायला नको. मग सकाळी पण घाई असते ना? मग ती सरळ रात्रीच आणून ठेवलेली बरी राहते भाजी.
हा.
तयारी केलेली.
तयार करेल. तयारी करावीच लागते हो. नाही तर सकाळी उठून- काय जमणार ते सगळं? असं होऊन जात. हा. सकाळीच आपला व्यवस्थित पटकन फोडणीला घातल. पोळ्या केल्या काय मग- होऊन जात.
हो.
हा. हम्म.
ह
बाकी तुमच्या इथे म्हणजे- ऑफिसला मी बसनेच जाते. दोन बस कराव्या लागतात. म त्या दोन बस- मि, मिळून जाते मग तिकडेच. पण त्याला वेट करावा लागतो. मग यायलाच दोन अडीच तास आणि जायला दोन अडीच तास असं लागतो मग. आहे वीस मिनिटाचा रस्ता तसं बघायला गेलं तर पण, ते क- कस की बस मिळेपर्यंत तर मग वेळ होतो. असा प्रॉब्लेम आहे. हा. आमचं कसं कन्स्ट्रक्शनच आहे ना? त्याच्यामुळे म्हणजे कसं? की तिकडे पण सगळं असं चिकचिक राहत. असं माती बिती हे ते सगळं सिमेंट- वगैरेच इकडे हे असत. त त्यामुळे कस तेवढं- कन्स्ट्रक्शन मध्ये आम्हाला पण तेवढं बघावं लागतं.
हम्म ह.
अस आहे.
अच्छा. चला छान वाटल तुमच्याशी बोलून.
नाही अजून दोन मिनीट. दहा मिनट झाले ना? हा चालेल मला पण- छान वाटलं तुमच्याशी बोलून. परत करायचा असेल फोन तर उद्या करा तुम्ही. तस काय प्रॉब्लेम - हा. म हा. कर करून बघा. हा. हा. करून बघा.
हो. ठीक आहे. हो. काय?